हम
हॅलो
हा का म हम ह् म जुलाई तेलंगणा
हहह
हॅलो ह हा येतोय.
हम्म दादा का चाते-
हो हो झालं सुुरू झालं.
हम्म झालं कि.
हम्म काय कराला.
काय नाही बसले म
हम् हम् पाऊस तुमच्याकडें
पाऊस चालू झालाय तिकडं आहे का
हो तिला पण आहे चालू आहे बाई
हम् हम्
हम्म
अजून काय मग
काय नाही निवांत.
हम् स्वयंपाक ते झालं का?
ह नाही अजून करायचं आता तुमचं झालं?
नाही अजून हि काय निवांत आहे.
कसं काय निवांत.
नाही बा बाळ लहान माझं आता.
म
आहे माहेरी मग काय बसून खायचं.
वर
झ हम्म त्याच पण काही झोपच नाही या दिवसभर हो.
मुलाचं नाव काय ठेवलं तर म्हणला?
आर्यन हो हो हम्वा
कन्नड बोल
हसू नका ग बोलू ग बाळ रडत. अजून काय म्ह- हो आमच लँग्वेज ना घरी कन्नड आहे.
हा हा
हम्म ह
काय न बघण इन काय म्हणत
नाही घरी घरी कुठलाही लँग्वेज बोलता
आम्ही मराठी बोलतो
हा हा
हां
बरं पाऊसच चालू झालं आमच्या इथं आवाज येतो आहे ना नट एकको हम्म हा हा.
माझाक.
हम्म मर र आहे.
बरं चहा वगैरे तुमचं.
झालंय सगळं काही नाही नाही वाणताय आता.
हम् हम्.
ह.
अत तरी लकर. काय नाही बघा निवांत.
फॅमिली सगळे बरे आहेत का
बरेत बरेत सगळे हम्म अजून काय मग करायला कुठे गेलते का नाही मग
ह फिरायला अजून जायचं प्लॅन चालय अजून तरी कुठे गेले नाही तुम्ही गेलताय का
हम्म फोटा नाही घरच फोट प्ॅन रायं मग.
येतच आकलकोटला जाऊन यायचा प्लॅन. आकोलकोटला सोलापूर ला सिद्धरामेश्वर ला.
हम् हम् हम्.
हम्म ते पण जाऊन या कुठ तरी फिरायला.
आता काय बाळ लहान आता जायचं नाही नंतरना जायचं निवांत
ह किती एक जण हाईत का दोघ जण हायत लेकर
दोघं जण आहे ती मुलगी मोठ्ठी मुलगा लाहान आहे आता.
बर.
हम्म. अजून काय करतेस मग.
काय नाही बघा निवांत मी पण बसले पाऊस येतोय
हा.
हा हा.
इकडं आमच्याकड मोठं आहे तुमच्याकडे कसं आहे.
आता कमी झालंय आता काय नाही.
हम्म हम्म.
पाऊस काय एवढ्या उशीर पडून कमी झालाय आता
बर.
हम्म.
मीच बनवते मम्मी आहे वहिणी आहे.
हम्म.
हम्म हम्म
काय स्पेशल काय बनवणार आहे का?
काय नई दरोज
हम्म.
गावाकडे जेवण हेच म्हणजे ह्याच्यानेच पोट भरते दुसरं काय तर? स्पेशल केलं तर ते जेवण फुल जाण्यासारखं होत नाही.
हम्म हम्म हम्म.
गावकड हेच
संध्याकाळसं दूध चपाती आमटी चपा ती सकाळच्याला भाजी चपाती आमटी चपाती लागतय
हय
काय तर स्पेशल कराव म्हणलं तर जेवणच करत नाहीेत ते पोटच भरत नाहीत म्हणतेत हा
जेवण पाहिजे मग त्यांना
हम जेवण पाहिजे एकला
तेच मी पण काय सारखं काय बनवत नाही असंच कधीतरी बनवायचं.
हा हा होय.
हम्म.
आजुन.
ते तू भात बनवते बघ कसं बनवत होती का ते हच हा ते सॉस घालून
ते होय जिरे मुरेचा तडका द्यायचा पहिला काय करायचं
पहिला कसं करायचं
पहिला पात्याल घ्यायचं पात्यालामध्ये पाणी उकळायला ठेवायचं त्यात तांदूळ टाकायचं तुम्हाला
हम्म
हम् जरा पाणी कमीच ठेवायचं. आणि पाणी उकळून घेतल्यावरती तांदूळ टाकून पेट झाकायचं वरती आणि भात कसं करायचं तर अगलं करायचं त्याला पाणी कमी ठेवल्यावर तथे पाणी कमी ठेवलं ते नंतर ना असं मोकळं मोकळं होतं ना तसं करून घ्यायचं भाताला
हा हा
ह ते कुठलं एक प्लेट एक साठमध्ये काढायचं भात
हा
आणि नंतर कडाई घ्यायचं दुसरं
हा
कढईत जिरे मोरी टाकायचं टोमॅटो चिरून घेऊन टोमॅटो टाकायचं सॉस टाकायचं चांगलं परतून घ्यायचं कांदा वगैरे टाकायचं परत ून घ्यायचंग
हा
नंतर न सॉस टाकायचा परत. हळद टाकायचं, परतून घेऊन नंतर हा परतून घेऊन चांगलं म्हणजे नंतर नाही म्हणजे मोकळं मोकळं झालेलं आपलं भात असत र घेतले, ते काय करायचं त्यात त्याच्यात टाकायचं
हा
मस् ते चांगलं फिरवायचं मग नंतर त्याना ते तयार होतय टेस्ट वगैरे बघायचं.
हम्म हम्म हम चांगले बनवते भात टेस्टी लागते.
होय.
अजून मला सों काय येते परत दुसरं काय अजून काही शिकली नाही परत नवीन
शिकले मी पण जास्त
हा
शिकयत कर श खात नाहीत घरे पण स्पेशल स्पेशल थोडा स्पेशल कोण खात? हम खायचं प्यायचं का म जेवण भरपूर आहे इकडच गावाकड
हा ते तर आहे.
हम्म हम्म
काम करते ते मग असं जेवण असलं तर त्यांना पोट भरल्यासारखं होतं.
हो
हम्
अजून
काही नाही बघ निवांत.
ह ह
किवा लाईट एक गेले, पावसामुळ.
आ आमच्याकडे पण पावसामुळे लाईटच गेली.
हा.
हम् इकं तर पाऊसलं म्हजे मोठ यांनीणे
हा
ह बोल, कमी झाले पडून आता.
हम.
हम्म..
बरं अजून काय बघ.
अजून काय माहिती ना. फॅमिली मोठ्ठी आहे का तुमचं मग?
नाय मला माझं लग्न झालयं.
लग्न नाही, एकदा माहेरचे विचारते.
काय म्हणला, ते अजून एकदा म्हणा बर.
माहेरच विचारते माहेरच लग्न झालं नाही, माहित आहे की मग.
हा हा हा, काय विचारलं तुम्ही व्यवस्थेत ऐकून घेतले नाही.
फॅमिली फॅमिली मोठी आहे का म्हटलं?
तुम्ही फॅमिली म्हटला तर, मला वाटलं लेकरू मोठे आहेत का?
इथं ते वहिणीचं बाळ एक हाय, ते कुजबुज कुजबुज करायलय ते मला व्यवस्थित ऐकूच आले नाही.
हा हा.
हम्म,
तेच की.
चला मग ठेवायचा फोन.
नाही बोलते, कसयं आता वरण बंद होतय ते. बोल त्यांच्या कडन कट होतयं ते, मला पण माहित नव्हत ते सक काळी फोनवर बोलताना म्हटले, त्यांनी कट करायचं नाही वरणच कट होतय म्हणून.
बरं.
हम्म, पहिला होतं दहा मिनिट झालं कस कट करायचं, पण आता नाही तसं.
हम्म हम्म,
हम्म,
ठेवू मग तर लेकरू आवाज करायलाय, व्यवस्थित ऐकू येना.
तसं कसं कट करायचं थांब की, कॉल पुर्ण होवू दे मग कट करायचं.
बरं बरं.
ह ह. कितीचं झालं तुझ शाळा हे आपलं? ग्रॅज्युएशन कंप्लीट केली का?
काय?
ग्रॅज्युएशन कंप्लीट केली का म्हटलं?
हॅलो!
हॅलो!
हा हा बोल.
अगं तुझ तु अकॅडमी जात होती ना, म्हटलं हँलो! ह ह. सोडली का परत मग?
सोडले मी पण ते काय ओपन कास्ट म्हणून होत नव्हतंमध्ये
हम्म, हम्म, हम्म होत नव्हतं काय.
हम्म.
होत नव्हतं.
मी माझं तयार होत, पण ते कसं ओपड कास्टमुळे बाहेर पडत होतं. एक दोन मार्कासाठी पाच मार्कासाठी.
होय होय. हम्म हम्म.